हा रंगकाळेल तन जाऊनलाय? काय मग.
रंकाळ्याला रंग का जुना झालाय. झालंय मला हा.
हा हा म्हणजे जाऊन आलाय,
हम्म.
हा, हा.
हा हा होय काय.
आणि पर्यंत जायला पाहिजे आरळ्यात नरं रंकाळा स्टॅन्ड ला. पशे ना नाही. बीर ल शंभर रुपय घेत्यात. रण काळ्यापासन अय माहिती ना रंका आम बे स्नातकंग हतकर रंगळत ना आणि कुंभद गाडी पकडायला लागते, या आणि कमपोजात जाऊन आणिँडपासून घर चालू जायला.... चार तास मोडतत.
हा हा. आणि गाडीवर न गेल्यावर
अडीचास अडीच तास लागतेात तरी
थांबता नॉनस्टॉप जातोय ना.
हम् नाही थांबता जातय काय मी ायरेक्ट. टांंगाळ मंगाळ करत जातोय तीन साडेतीीन तास मोडत आमच
हा हा तसच. तिथे जरा थांब जरा नाश्ता जरा ज्यूस
ह खा.
हम्म.
ड जाताना जातोय एकताण यायच. म्हंटलंच्या घ मा आहे. हे घेऊन या ते घेऊन या ते घेऊन ये. झा आलं किथं पाच मिनटं ड तिथ पाच त मग त्या काळा्यावर जरा जा आसानी तेच मला कायत आवडतंयथ व तरता वर ते नाही दिस
गांधीनगरला तुम गेला नाही. हम्.
गांधी नगरला राहतोय ना?
हा हा तिथं माझी मैत त्रिन तेन आहेत वो. हो तिथं स्वस्त असत्यात काय महाद्वार रोडलां?
हम्म रविवारचा बाजार भरतोय स्वस्त असते. हम्म.
साड्या तेन
गनगरला साड्या वगैरे असत्यात. ते पण अ रइवारच नसतय ते येणीट टाईम रइवार सोडून एनी टाइम असतय, रइवारी सुट्टी असत्या गांधीनगरला. आणि महाद्वार रोड रइवारचा भरतोय. त्या तशा वस
तिथं काय, काय?
णार आष्ट्या पर् क्लीप काय पण झाल क नइ तसच दहा रुपयाला वि हर तीसला असल तर तिथं दहलाच मिळणारं, चप्पल म शंभर-शंभर रू रुपयाला चांगली येतात, कपडे लेडीज वेअर म्हणजे असं ड्रेस म्हणा अ जि पँटा म्हणा पोरा
नाय माहित कुठ तरपडलन पप्पा कणीस भाजून गेल्यात ते तुटलयच‌. हा, हा.
दीड-दीडशे रुपयाला टॉप कसल भारी लेडीज येत्यात. हा लहान मुलांसाठी, कॉलेजच्या मुलींसाठी दीड-दीडशे रुपयला टॉप म्हणा परत अशी गळ्यातलीत तेन हार वगैरे म्हणा असं आंबाबाईच मंदिर आहे ना शेजारीच तिथं ते, आणि त्याला लागून महाव्दार रोड आहे तेन बेंटेक्स
तिथंचय काय माधवा रोड?
हा अंबाबाई मदि लागून महाद्वार रोड.
ठिकय ठि हा हा तिथं फक्त रऊवारच असतय काय? फक्त रइवारी हा रइवारी. हा, हा म रविवारी मंदिर उघड अस
होय लय गर्दी असत्या रइवारची तर. रविवारची महापूजा अस त्या प्रत्येक रवी अंबाबाईची हम्म कारण रविवारी कोल्हापूरला सुट्टी अस आणि त्यामुळे रविवारचा अंबाबाईच्या दर्शना जात येत नाही.
हा-हा होय कालच्या रविवारी बघितलं का ते व्हिडिओ व्हायरल झालाय. कुणी ठेवला होता काही इंस्टाला आलता काय माहिती. गर्दी तिथली
हम्म अंबाबाईची
अ किती कितीतरी को को करोड लोकांनी कितीतरी कोटी लोकांनी दर्शन घेतले ते एका दिवशी रविवारी अं अंबाबाईच
अंबाबाईच हा अंबाबाई कसं ऐक तीर्थ अ ते र असल्यामुळे कायम ती कायमच गर्दी असते रविवारची नाही कायमच आहे रविवारची गर्दी असते त्या दैवातला गर्दीच असते हम्म अ काय म्हणतेलध
तुम्ही काय वरचेवर जातच ची लागे
हम्म जातोय हम्म एक पे एक आहेय ते त्यामुळे त्याला गर्दी असते. त्या मोठी मोठे सेलब्रटी
होय-होय येतेत की
तिथून गेला हम्म
हम्म
त्यामुळे गर्दी बरीच असते त्याला आता आता नी काम चालय आंबाबाईच आंबाबाईचं मंदिर पूर्ण बॅक हाय खर तरी पण किरण पहिला सूर्याचा किरण तिच्या डोळ्यावर पडतोय.
पडते हा ओ हे आणि बंद झालं.
तिचं महत्त्वच वेगळं आहे हो.
होय होय. ते दिसंबर महिन्यात ना कुठल्या तरी दिवशी पडतय ते
हम्म. डिसेंबर महिन्यात सात दिवस असत्यात. पायापासून पूर्ण पडत येतय वरपर्यंत
हं.
रोज वर वर चढतोय असा काय भानगडं हाय कुणास ठाऊक बा.
हं. कायतरी होय आम्ही कधी सहलीतनं आलतो आम्ही पा - - चवीत असताना
आंबाबाईला. तवापेक्ष आता जरा वेगळ झाल वेगळं झालं असनारं. हम् हा मला तर आठवतयं होत मी लहानपणी बगितल्यापेक्षा आता बदल झालाय. म्हणजे आता बदल झाले असणार तवाच लईचं जुनं असं हे हुतं.
हा हा ते नवीन होईल तस त्यांनी बदल करत जाणार.
हम्म बदल करणार आणि मस्त आहे तिथलं सगळंच कोल्हापूरचं आहे तिरी कि वय कोल्हापूरच्या त्या आंबाबाईसाठी त्यांनि चौक सुद्धा सुद्धा असं एक वेगळे केलेत दर्शनास. त्या चौकात कनि आंबावाईस असं भंडारा आणि कुंकूची एवढी मोठी लाईट हाय कनी चौकात त्या मेन - -
हा.
सगळा उजेड तोच पडतोय चौकात.
हा हा संध्याकाळचं.
हा म्हणजे ते भंडार लावलेला आणि त्या कुंकुवाचं नुसत असं डिझाईन काढल्या बलाला मुठठी
हा हा.
ते जी लाईट लावत्यातं ते चौकात सगळं तेच उजड पडतोय कसलं भारी वाटतय. मस्त वाटतयं संध्याकाळी. गंगावेषेत आम्ही पण हम्म आम्ही पण कधी ते कलानगरचा गणपती होत - - आ आधी येतोय नइ. मान गणपती जयच - -
हम्म हम्.
तीजी लई आवड हाय. मग मी हितं बघयला जातोय. हम्म.
हा रात्रीच
रात्रीचा तो गणपती असा सातला येतोय कोल्हापुरात पुण्या्यह एक महिना अदोगर येत गणपती बसायच्या आधी एक महिना दरवर्षी ते कोल्हापूर काही वेगळं महत्व आहे त्याला आणि येतो गणपती कमानीत कोल्हापुरात सात वाजता ते कमानीत ना आज जाल त्याला अकरा वाजत
हा हा
म्हणजे एक अर्धा किलोमीटर सुद्धा जायला त्याला अर्धा चार पाच तास लागत त्या चौकात
ते वाजवत ते नेतत
हा स्वागत सोहळा असतोय मोठ्या तिथं हम ढोल ताश्या बरेच काय काय असत
हा तिकडं जास्त कार्यक्रम आहे तुमच्याकड तलवार भाजी
हा ते सगळं असते त्या दिवशी त्या गणपतीला मग ते गणपती बघायला जातय नाही त्या गणपतीला दोन हद् जर काहीत पोलीस या बव सजी येवती आव हम्म आणि त्याला असं पाय क्र्रीट सगळं सोन्याचं आहे ना त्यामुळे त्याला जास्त तथ आहे ह्म
हम्म हम्
त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात सण क्र्रीट सगळं सोन्याच आहे त्याच त्याला किती एक्कावीस किलोच काहीतरी सोनं गाठलंय
मग ते विसर्जन करत नाहीत का
ते सोन विसर्जन करीत नाही गणपती एक म्हणजे काढत्यात हा काढून ठेवत्यात आणि गणपती आल की घाल अस करत आला की क घालतात आणि जाताना काढून ठेवतात आणि
हा मग ते गळ्यातलं ते असणार आहे हो गळ्यातलं हातातलं
हम् म्हणजे अस हातात काशा असत तो गणपती त्यांनी बदलत नाही दरर्षी एकच गणपती असतो चा हम्म मग त्या आकाराचत तेन हात तेन करून घेतल्यात मग त्या हाय त्या मातीच्या हातालाच तिने घालत्यात ते वर कस अस कवर घाल ते आपण
हम आता फोटो काढा की ह्या वर्षी गेल्यावर
हम् आहेतच त्याचा फोटो गेल्या वर्षीचा हम् मी पाठवतो तुम्हाला तुयक आणि महागणपती एक
हा हा.
दोन गणपती आहेत ते कोल्हापुरात असं बदलत हाय असे दरवर्षी एकच राहतात
हा हा
हम कि त्या महागणपतीची पण नऊसाला पावती त्याला लईच गर्दी असते आता ज दर्शन मी गेयला आज ना कधी आता पण गेलेली नाही मी बाहेरनच पाहा फघते
हम्म हम्
म्हणजे सबसिडी दिसतोय समोर खर वळीतनं जाऊन ते असं फुलं वैगैरे त्याच्या हाताव पायापर्यंत हात जाईत नाही बा कारण त्याला चार पाच तास थांभाय पाहिजे
हा हा
तवा नंबर येत
आणि त्याच मग विसर्जन किती दिवसान
अकराव्या दिवशी विसर्जन असतय त्याच हम्म अकराव्या दिव दिवशी रात्री निघतोय बारा्व्या दिव कीचा बारावी तेराव्या दिवशी पहाटेच विसर्जन करत्यात हम्म त्याला एक दिवस नुसत विस ज्यांना लागते तेच
आधी पडल
कोल्हापुरात ते दोन गन प्रत्येकाने यायचंय अस ह प्रसिद्ध ते म्हणतात त्याला बघायला बी करते अशी यास
हम हम
ह् आणि कोल्हापूरच प्रसिद्ध आहे सोडा खर
हा ते खोलास तर प्रसिद्धच आहे हो पहिलापासुनच तलवार बाजी म्हणा
हम्म सगळ्यातच कोल्हापूर भाषेचे व कोल्हापूरचे हॉट ये लव एन ना ककोल्हापूरच सहा मना ओ काय जातासा सेकंद झालेत बघ.
हा
हम